हॅलो.
आवरल काय?
आवरलं बघ तुझं?
आवरलं बाई बाबांच्या मोबाईल मधले गेम खेळ. काय नाही हो जेवलीस?
जेवलो जेवनूच आत्ता वरून वरती आले लावले न होय.
झोपला नाही आज शिवांश? हाहा बारा वाजते.
होय.
सारखं आणि दुपारी झोपल्या ना लवकर झोपतो ना?
दुपारी झोपला नसला की मग झोपतोय लवकर मिनमम साडे सात आठ ला झोपला कि म उठ सकाळी झोपते सातपर्यंत
ताई झोपलेला काय मग दुपारी अजून जागाय.
होय दुपारी झोपवलेलं आता उद्या काय स्कूल नाही ग.
हम्म हम्म.
मला बी झोप आलती बाई. चिऊ झोपली?
मग काय आणि
हम्म.
मग काय नाही म्हणले मोरणी मशी गर्दी होती व्हय सेला.
होय अन चांगलं बी नव्हतं बाई. गेल्या वेळेस सारखं या नाही घ्यावेेळेस धंपकच आलेय सगळं.
होय. ले सेलवर खर्च केला आज त्या वेळती बाई.
अस बाई लई झाल्यात साड्या साड्या बी अण ड्रेस बी एवढं झाल्यात की आता लाज वाटालय घ्यायला पण
आता आमचंच सेल काढ ग काय असं वाटालय.
प तर काय लई पण घेऊन लाज वाटतय ग.
होय काय. कसं आहे माहितीय काय घ्याय घ्यायचं ते घालायला पाहिजे म्हणलं घ्यायला लागतात तस ओ कपडे.
हा हा.
तसं ते नंतर ना वाटते की कुठं ठेवायचं एवढं मला हा.
तर पण प्रॉब्लेमेच होते ग हा हा.
हा
त्या ला त्याला सांगितले उद्या आठ शिवाय उठलास तर बघ म्हणल.
ज्या दिवशी आपण म्हणतोय की नाही त्या दिवशी लवकर उठून बसतात. आमची चिऊतर तशीच आहे नऊ वास आता हलवून हलवून उठवते आता स्कूल असलं की आणि संडेला बरोबर सातला आमच्या बरोबर खाली ते डब्बा करायला असत.
का भाऊजींना उद्या सुट्टी नसत्या.
नाही सोमवार सुट्टी असते.
उद्या घेतील काय माहीत सुट्टी
नाही सोमवार सुट्टी असते त्यांना कंपनी सगळ्यास हम्म आम्ही कव्हा कुठे गेलतो.
तरी पण ग इथलं इथ तिथल्या तिथं तर जाशील कुठं तर
फक्त वर्षातन एकदा.
हे बघा सांगत्या. सारख जात्या.
हम्म कवा ग बाई गेले.
त्याच्यात बी तीन-चार बघितलीस फिरायला
मी गेलो की. ते मला जायचच म्हणून गेलो. उद्यापण माझं ते अकरा गुरुवार पूर्ण झालतो म्हणून गेलो.
हम्म मला लाव तिथ. मी आहे की इथ.
नाहीेतर कशाला मग नाहीच आता ते पण त्याच्यात यावेेळेस पोरांना कुठंतरी फिरायला जा येते म्हणून वॉटर पार्कला फिरवून आणणार आहे‌. विरा पण खेळत्यात तेवढंच म्हणली म्हणून ती गेलो. नाहीच म्हणालतो तिला पण. असू दे चल. असू दे चल.
ते इथ लाव. बॅग इथ लाव.
सॉरी आई ग
हम्म सगळ बेड भर पसारा करून ठेवलाय.
आमचा बी तसच झालाय. काल येशूचा बड्डे होता. खाली ते आवरण्यातच वेळ गेला. आणि मग काय वरच सगळं पडलेल पसरा. रात्री यायला वेळ झाला. तस सगळ टाकल. वरच खाली आणि झोपलो. आणि आज पप्पांची नाईट वर काय आलोच नाही. सगळे कपडे काढून ठेवलेले तशेच आई आई ग
साडी बघितलीस ती लेवेंडर कलरची.
नाही.
त्याला काय हे पण होत नाही वाटतय हेनी व्हिडीओ कॉल पण होत नाही वाटतय. हे नी
नाही ना नुसत व्हॉइस कॉलच आहे. नाही
बर्ड्स घालून बोला.
हम्म माझा बर्ड्स विसरलाय खाली.
घीयल कशी आहे. हम्म
एक काहीतरी घालायच विसरल्या तिन वाटत. तुम्हाला कस प्रोफ फाईल हा पूर्ण झालेला आहे. अस येते म्हणते का तिथ तिचा अजून एक आणि अस बाण येतोयच. त्या बाणावर क्लिक केल्यावर परत भरा म्हणून येते की नाही. तस यायल तिच. खर ते भरलेलं आहे सगळ. खर कुठला तरी ऑप्शन तिच्यायाकडून चुक चुकून राहिलाय. तिला स्क्रीनशॉट पाठव म्हटलं तर ते बी येईना स्क्रीनशॉट पटापट. एवढं त्यांच्यात नेट स्लो आहे.
नाही ग रेंज नाही तिथ.
हम्म कार्ड बदलून टाकल त्यांनी बी.
एअरटेल कराय पाहिजे तुला आता. एअरटेलला खर कस आहे. बॅलन्स केलं नाही तर बंदच पडते ग.
हा होय ते एक प्रॉब्लेम आहे. होय.
त्यांच वायफाय आहे की कनेक्ट कर म्हणशील काही नाही.
कुणाचा आहे.
ते त्यांच्या मॉलवाल्यांच वायफाय आहेच. बॅलन्स नसल्यावर त्याला कनेक्ट करते कि ती तिला सांगाया पाहिजे तसं आहे नी
तर तु बी कुठे गेली तुझा आवाज येईणा झालाय मला
कुठ गाडी बनली हॅलो हॅलो